हो.
काय कराल्यास.
काय नाही बघ जेवण करालोय तुझं,
माझी पण जेवणाची तयारी चालली आहे आता भाजी निवडण्यापासून सुरुवात आहे माझी.
होय आमची मम्मी भाजी निवडून देत आहे मी चिरायला लागले बघ. पालकचा गरगटा कराला मग येेतेस काय ख्यायला.
खा खा माझ्या वाटनेच तू खा. कसं करतेस ते डाळी तर शिजवून घालून ना.
होय होय दाळीतच की शीजवून.
चकवतचा गरगटा कसा करतोय तसंच.
हा चाकवतचा गरगटा करतोयच तस करायच.
हा हा.
आणि काय स्पेशल आम्ही पण तसच करतोय.
लोय चपाती भात.
हा सांग समलाला आवडतोय गरगठा.
होय अ माहित असत तर उद्या केलं असत बग मग. बरं राहिलं तर उद्या घेऊन येतो की.
घेऊन ये चालते अकंड शेंगदाणा घालतेस काय?
नाही नाही नाही मोटा मोठा, रायच मोठा मोठा कयच खरायच
हा तस घालतायसा काय हा.
हा तसं घालतोय ते अकंड नाही बग ते लई तय म्हणून मोठ मोठं चिरून डाळ
हो.
तेन हे करून फोडणी देत्या.
हम् हा चांग वागते घेऊन राहिलं तर भातानी ते,
हा हा येत की द्या घेऊन.
हम्म.
हम्म काय काय नाही बग निवांत हाय
तब्यात बरी आहे काय तुझी पहिला ते सांग.
हाय की,
नाही आता जाऊन इंजेक्शन घेऊन ये ज जातातच तोंड तीन वडलंय सगळं
होय संध्याकाळी जाऊन यायचं त
हम्म कमी आहे तोपर्यंत जाऊन यायचं अंकारवर काढत बसायचं नाहीये.
होय.
हम्म. आणि काय मला पण मग अशी कणकण आणि थंडी बाजून आल्यासारखं झालं बाय.
हम मग.
कारण मला कधी एकदाच घर लाईन झालं
रे शिकाऊ आलंत नाही त्यांना पाठवलेलो मेडिकल जाऊन या म्हटलं मला गोरी एक घेऊन मग त्या जाऊन आल्या गोळी वगैरे मला घेऊन आल्या दे ददी घेऊन येतो म्हणून. मोळी वगैरे आणली आहे हा
त्यात मला ते स्वप्नालीचा तेवढा स्वभाव आवडतोय बा
हो
मला ते दुसर्या ती प्रज्ञ काय कोणाची ज नाही आवडत
होय तिला म्हटलं याच जा म्हटलं जाऊ
हम्म पप्पा पप्पा म्हणतात एक जण येत जाईत जाऊ नका सर दंड भरायला लागतोय पाचशे रुपये
ह होय
आम्ही लय हसायला तो त्या दिवशी
पावते पावते चांगले ठतात मग चांगलं संपलं मसे डयरेक्ट मेसेज होेत तत मग
होय आणि सर आपण दवाखान्यात ना दाखण्यात नास लोकांनी काही प्रॉब्लेम येत नाही सोड आपल्याला आडवत सुद्धा नाहीत त्यांनी
होय
आता आम्ही किती वेळा आम्हाला कधीच अडवली नाहीय
हम्म हम् ह म मा न काय म्हणतेस
त्यान त्यान तुमच्या पाऊस नाही आहे बा तरी आज वैताल रात्रीपसून कोसळत होत बघ
दिदी
हम्म दिदी वगैरे आहेत कि बरे आहेत सगळे
हाच
पण आहेत बर सगळे पा होय गेली ती मग असेल त्यांचा कॉल आलता बघ त्यांच्या सोबत बसलेल बोलत सगळ्या दिदी डिझाईन पण होत सगळेजण आम्ही कॉलवर कॉन्फरन्स घेऊन सगळीजण बोलत बसलेलो सांगत बसलेलो कसं काय वगैरे सगळं चालू होत आमचं वगैरे बसलेल तेवढीच मज्जा म्हणून
हा
कधी नाही ते आम्ही सगळी एकत्र होतो
हा
कळशीची मुलगी वगैरे ही दिदी ती दिदी.
हा चांगलंय
मग हे केलं हो य जरा म्हटलं त्याला म्हटलं आवरतो म्हंटलं मग ठेवलं सगळीजण एक एक एक करत सगळ्यांनी ठेवलेत फोन
होय आज रात पाली नाही व्हय
अ आहे की गेला बाहेर जाणार आहे भाऊ मजा.
हा हा
जेवायला फ्रेंड फ्रेंड हो
आपल्यालाच कोण देत.
होय.
हा नेलीस तरी तू काही यतच नाही.
जाऊया आपण.
अगं परवा गेलतो आणि जेवायला आम्ही. लय छान होतं शिवणे जेवण.
होय.
हम्म. मला तर तिथलं सुप लय आवडलं.
अगं, त्या दिवशी माजी तब्बेत. म्हणजे माझं, जर डोकं वगैरे त्या दिवशी दुखवत नसतं. कणाय आलोच असतो. मग मी.
होय. परत कधी तर जाऊया, आपण. तिथं लय छानय जेवण.
जाऊया की.
ह् आणि काय झालं सांगू काय? हेनी पनीर अ चिंगा मागवलेली. आणि त्यानी चुकून मिक्स व्हेज दिली. आणि आम्ही काय गप खायला आणि काय - काय मागवलेलं. काजू मसाला एक माहितलेला. असं मागवलेलं. आणि सूप -सुप पिलं. काजू मसाला आणि अ पनीर, चिंगारी मागवलेले. त्यांनी पनी अ मिक्स व्हेज आणून दिलेत. आणि ते कोणाच्याच लक्षात आलं नाही गं.
हा आणि सपल्यावर लक्षात आलं.
संपल्यावर त्या वेटरन सांगितल्या नंतर ना. मग सगळ्यांचे टूप पेटल्या. आणि जरा पण चवीला नव्हतं ते. अ तो काय म्हटला. तुम्हाला चेंज करून देऊ काय? हा मग मॅडम काय विचारल्या होय. मॅडम काय विचारल्या? ह्याच पैसे जास्त लागणार का? म्हणताना
मग घेतला?
अ सांगतो तुला. आणि त्याच्यापशी घेणार का मणा, नाही माका. आणि आम्ही अ नंतरनि हेनी विच विचार केलेत या सगळ्यांनी. आणि काय म्हणलेत. नाही, द्या म्हणलेत आम्हाला भाजी. आणि तू वेटरन पण काही शानपण केला माहितय. नाही, त्याचे चार्जेस लागणार मनून सा सांगितल्या सगळ्यासनी मग. मग गप खालीत की, सगळी. हं.
म्हणजे, तेनं बरोबर आयडिया केलीत गं. हज्याकडनं पण काढायचं न न पण काढायचं.
हा प्लॅन कुणाचा? या मॅडम त्यांचा आणि मग त्यांनी पण पल्ल -पलटले वेटर त्यांनी पण. त्यांनी बर तुम्हाला फुकट खाऊ देतील. मग खाल्ले गप्प आणि आलं. मग काय- काय मावलं काजू करी एक आन ती भाजी एक. कोण -कोण नान घेतलं. कोण -कोण रोटी घेतली आणि ह्या, एक रा जिरा राईस आणि एक वेज बिर्याणी मागवलेली. छान होतं जेवण.
होय. जाऊया की, आपण.
जाऊया. खास करून तिथे सूप प्याया जाऊया. लय छानय.
चाले. सुट्टीच्या वेळी जाऊया. रविवारी असं, बघून जाऊया की. छोटा तेच ते आपलं पण जायचं आणि जायचं.
हम्म. तसच कराय पाहिजे. आणि स्टाफ लई बेकार नाव सांगतात हे तेन करतात त्यामुळं बघ ना आम्ही काल मिसळ खायला गेलतो! तर लगेच घडनाईक म्हणते हो मिसळ सोडून खायला गेलीस की म्हटली मला मी म्हटलं तुम्ही झोपा काढलातासा आणि काय करू होय लगेच म्हणते घडनाईत तिला तर कुठन कळतेय कुणास ठाऊक भया जाऊन बसला पण नाही तोपर्यंत लगेच फोन आलाच की पेशंट आले म्हणून तरी आम्ही लगेच आलो सोड
आलत पेशंट
हा आलत की बोटात अंगठी अडकलेली काय तर झालतं बाई
हा हा हा ह ह तस तसच असतंय ग
पुुच क्या वाणी
हॉस्पिटलमध्ये ह्याच्याच नाही सगळ्या हॉस्पिटल मदनी तसं असतय. आपण म्हणतय खरं एका विना कोण ना कोण तर असतय. तरच नाच नाचतं
होय तसं असतच.
तसं आपल्याच्या हॉस्पिटल कुठलं किंवा काम कुठलं
हम्म कुणाला मम्मी आली का काय तब्येत बिघडल्या काय
आ
मम्मी आले का म्हटलं हॅलो हा -हा तब्येत बिघडल्या काय म्हणून म्हटलं हा हा हा तबीयेत बीघडल्या काय बोललो
होता बिघडल्या ग त्याची
हा -हा दवाखान्याच वगैरे जाऊन आला काय नाही.
जाऊन आणलंय बाई परवा आता खोकल्याचं जर औषध आणायचंय तेच आता जाऊया म्हटलं फाट आता जाऊन घेऊन येऊया.
हा- हा यायलोय या या हा हा वाफ वगैरे घे कि थोडी वाफ वगैरे दे घरी
होय देतोय.
हम्म!
हम्म!
मग हां
हो कर मगं आणि
हा हा नंतर करतो. हा हा